हॅलो,
ह बताला कतय,,
हा, आवाज येतोय माझा,
हा, तुमचा आवाज एकदम बारीक येतोय,
हा तुमच पण खूप बारीक येतोय,, म्हणजे मला ऐकू नाई येतय क्लिअर,,,
हॅलो,, आता आला.
आलं, माझं,
डायरेक्ट तोंडाला लावलेला,, हहह
हा, मी पण तसच केलंय,
मला तोंडाला लावला तर तुमचा आवाज येत नाहीये,
का हो का, अं, हॅलो,
येईल ना तसं, बोलता,, हम्म, हम् चालेल, चालेल
काय मायत.
काय नाही बस,, तुमचं झालं आवरुण?
हो, झालं सगळं आवरुन,
अरे,
तुमचं,
आमचं इतक्यात जत झालं,,,
आझी जस्ट आताच जेवण करून बसले झालंय सगळं बाकीच आवरून करून
होऽगं, तुम्ही जॉबला आहेत का ताई?
अ नाही, सध्या घरीय मी, बाळ लहान आहे माझं, सव्वा वर्षाच य,,
कसयं का?
तुम्ही,
मी पण घरीच असते.
म्हणजे अ आधीपासूनच हाऊस वाईफ कि काही गॅप घेतला,, अच्छा अच्छा, हम्.
घरीच असते.
ह अजून, बाकी.
पाऊस आहे तुमच्याकडे
हा आहे, सकाळ पाासून म्हणजे काही एवढं जोरात नाहीये पण कंटिन्यू आहे. रिम झिम चालू आहे जरा,
हो का, हो बारीक. बारीकच ये, असं काही जास्त नाहीये पावसाचं वातावरण.
सकाळपासून तसचं चालयं रिमझिम रिम चालूचं म्हणजे मोकळाच नाही काही.
हो तेच नव्हतं.
आता काय पावसाळा चालू झाला आता हेच. गणपती पर्यंत तरी हां.
तेच ना. आणि पावसाळ्यातच आपले सगळे सण असतात.
हो तेच ना. आता काय हे झाले नंतर शा हम्म. हॅलो. काय म्हणता हा, हा, हो, हो. हो माहिती आहे ना.
देवशैनी एकादशी. तीच एकादशी धरतो आपण नाही का.
जास्त डिटेल्स नाही माहिती, पण ऐकून आहे असं.
हा आपण रेगुलर मध्ये पंधरा दिवसाची एकादशी धर
हो, अ नाही ती नाही मी फक्त हा आषाढी एका बाकी म असतात बाकी हो बाकी असतात. उपवास प्रदोषचा, संकष्टीचा, हरतालिका. असतय अशा.
पण एकादशी म्हणजे हि अं. त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी मग हे आणतो ते आण खायलां रताळी आणा अमुक आण डमूक आणं मगं ती दिवसभर ती खाण्यामध्येच. ती एकादशी जाते, मग तिचं महत्वच नाही कळतं आपल्याला.
हा ऍक्च्युली तसचं असतं उपवास. करायचं उपवासाचे एवढे पदार्थ होतात की दिवसभर पूर्ण त्याच्यातच जातो
हा पूर्ण किचन मध्येच माणूस दिवसभर चालला जातो. मग उपवासाचा अर्थच नाही माहितीये, आपल्याला हेकीनी उपवास. म्हणजे उप अधिक वास म्हणजे भगवंताजवळ बसणं. एकादशी म्हणजेच कमीत कमी. खायचं फुलार खायचं आणि थोडस काहीतरी शिजवून खायचं भगर वगैरे थोडीशी. आणि पटकन देवाचं सान्निध्यात किंवा थोडसं सत्संग. असं काहीतरी ऐकत राहायचं, सांगायचं, बोलायचं. ही एकादशी सांगितलेली ती खरं महत्त्वाची एकादशी. आणि थोडसं हे, ज्या दिवशी एकादशी राहते त्या दिवशी आपण किती. करतो मी बाप रे! माझा उपवास आज बरं का एकादशी आज बरं का माझी. जे हा येवढं कौतुक. एकादशीच ख खरं बघता देव श सैनी म्हणजे भगवंत त्या दिवशी म्हणतो की, मी आज झोपतो म्हणजे खरंच झोपेल का भगवंत.
हम्म.
देवशैनी मंदिर मग एवढा जगाचा कारभार सांभाळायला. भगवंत जर झोपलेलं असेलं तरं,
सगळं कारभार हा बिघडेलं ना सगळा.
हा तुम्हाला काय वाटतं?
तेच असतं हो म्हणजे कसं आहे. आता म्हणजे उपवास केला ना आता पूर्वीचे लोक कसे बोलायचे. आता आपलं कस महिनाभर काही ना काही असं खाण्यात येत म्हणजे आता मला असं. अ एक सायंटिफिकली बघितलं तर आपल्या बॉडी म्हणजे, ती रिसाइकल करती किंवा ते पूर्ण म्हणजे असं रिपेइंग आपण.
हम्म हम्म.
हा तस त ती सायकल सुरू असते त्या दिवशी म्हणून आपण तस उपवास म्हणजे पूर्ण उपवाशी ते बॉडी रिसायकलिंग करते सगळ्या गोष्टी त्यासाठी अस सांटिफ बघायला गे अस ज का आपण दे गोष्टी बघायला गेलो तर ह सगळ्या गोष्टी अस असतातच फलार करायच आदिवाचं नाव जपायचं
बरोबर मी पण मग माहिती ते नाही देवशाहीनी एकादशी म्हणतो आप आपला आषाढी एकादशीला मग देवशैनी म्हणजे देवांना झोपायला हे पाहिजे बवा देव झोप तपलेले असतात आता या याच्यापासून तर चार महिन्यांतर खोपडी एखादशी येते ना तेव्हा देव उठलेलं असतात म्हणे चार महिने काय असतं मग उलट चार महिने भगवंताला जास्त कामं असतात तू झोपेल कस काय चार महिन्यातस त्याला ता म्हणजे अन्न वस्त्र निवारा याची सोय लावून द्यायची असते
हम्
प ते काय असतं की माझं पण कर्तृत्व आहे मानवाचं पण कर्तृत्व असल्यामुळे देवाला अस वाट की मी जर झोपल नाही कमी ज झोपेच सोंग केलं नाही तर मग शेतकऱ्याच कर्तृत्वच दिसणार नाही म्हणजे तो जे मेहनत करतो ते जे सगळं पिकवतो ते जर सगळं देतो होतो चार महिन्यात दान दाता बनतो तर मग त्याला त्याच्या कर्तृत्वाला जाग हे नाही येणार ब म्हणून मग भगवंत म्हणतात की मी चार महिने झोप ज्या वेळेस ते येत चौथ्या महिन्यानंतर उठतात भगवंत तर त्यावेळेस मस्त फुललेलं असतं शेती घरात आलेलं असतं धान्य मग ते शेत शेतकरी काय म्हणतो भगवता तुझ्यामुळेच हे आलं पण भगवंत काय म्हणतो की नाही रे बाबा तू पण मेहनत केलेली तू पण कष्ट केलेले मी झोपलेलं होत म्हणजे हा याच्यात सुद्धा आपल्या प्रत्येक गोष्टीत अंग करतो की केल मी मी केलं तसं भगवंत आपल्याला ते शिकवता आहेत की अरे प्रत्येकचं प्रत्येकामध्येच असतो म्हणजे माझाच नाही आहे तर प्रत्येकाचा वाटा आहे त्याच्यात तो स्वतः भगवंत असून तो दुसऱ्याला म्हणजे आपल्यासारख्या ज्याच्या माणसांना तो हे देतोय मान देतोय भाव देतोय किती मोठी गोष्ट आहे ही म्हणून
सग आपल्यासाठीच करतात आणि आपण देवासाठी
देवासाठी म्हणून मग या देवशैनी एकादशी खूप मोठी मानली जाते आपल्या याच्यात हिंदू धर्मामध्ये आणि चार महिन्यानंतर जी एखादशी येते चार महिन्यानंतर जे तिला काय म्हणतो ते चातुर्मास म्हणतो ना तो
हो चतुर्मास
व्रत व ऐकतल्यामुग पूर्ण त्याच्यात सण साजरे होतात आपले सगळे व्रत व उभय केले असतात आणि नंतर मग खोपडी एकादशी मग त्यानंतर मग लग्न सुरू होतात मग सगळे. असं ते हे एकादशीच हा.
खोपी एकादशी नंतरच सगळे म लग्नाचे मुहूर्त प्रोग्राम तोपर्यंत चार महिने सगळे उपवासाचे.
हो.
ते श्रावण श्रवणात म अजून मग मुलींच सगळं
बरोबर.
त्यानंतर मग गणपती गौरी गण
गर गणपती हा मग तेच एक एक एक एक. म्हजे हिंदू धर्माच्या या ल सणांना सुरुवात होऊन जा. ते बो अस श्रावण लागला का
तेच तुमच्या इकडे ही असतात गौरी गणपती?
काय.
तुमच्याकडे गौ
गौरी का गम गणपती असतात गौरी नसतात आमच्याकडे. म्हणजे आमच्याकडे गणपती नव्हते पण इकडे आल्यानंतर आम्ही गणपती बसवायला लागलो मग सिटीमध्ये. मी तर गावाकडे ना आम्ही एक गाव एक गणपती अस बसवायचो. पहिले सुरुवातीला जसं आम्ही आलो तकडन वीस एक वर्ष झाले आता. पण आता घरोघरीच गणपती बसवायला लागेलेत आ
पूर्वी कस अस सार्वजनिक करायचे म्हणजे त्यानिमित्ताने सगळे भेटायचे गप्पा गोष्टी होतात आचार विचार सगळ्यांचे
द्यायचे बरोबर हे.
म्हणून ते सार्वजनिक तस एक गावाच एक गणपती असायच तर माझ्या माहिरी पण तसच म्हणजे
म्हणजे ते आहे तालुका पण आता एक कॉलनी मिळून एक गणपती बसवणार. एक दोन कॉलनी मिळवून म्हणजे मग तिथे सगळे जमतील काही गेम्स असणार किंवा रोज संध्याकाळी सगळ्यां चे जेवण झाले रात्रीच सगळं आवरुन झालं का मग येऊन सगळ्या बसायच्या.
बरोबर.
तेच एक म्हणजे कस हा तेच एक कस त्यानमित्ताने ऍक्च्युली सगळ्यांना भेटण होत बोलणं होत नाही तेव्हा एरवी काही फंक्शन असल तर तेव्हाच भेटणं होतं किंवा कोणी खाली उतरलेलं असणार कोणी रस्त्यात भेटलं का तेवढंच.
हम्म.
हेच असे सण असतात की ज्या ज्या निमित्ताने सगळ्यांची भेट होते.
मग तेच ना सगळ सार्वजनिक म्हणजे तेच्यासाठीच होतात ओ की सगळ्यांना भेटता याव स गळ्यांना एकत्र खेडीमेडीने वातावरण राहावं.
पण म आता हल्ली सिटी मध्ये आता असं झालंय प्रत्येकाच सपरेट सपरेट.
हो.
म इकडे
म्हणजे रात्रीच कोण पत्ते खेळतो कोणी काही करत. म्हणजे इतकं विचित्र हे सगळं दृश्य झालेलं आहे आता. म्हजे देवाचं जे महत्त्व होतं ते आपणच पूर्ण खाली करून टाक
हो म्हणजे कधी कधी असं वाटतं ना फॉर्मलिटी म्हणून करायचं म्हणून करतात. त्यापेक्षा मग तुम्ही हा जेवढी आरती झाली नैवेद्य दाखवलं. जेवढं ठीक आहे. तेवढं करून मोकळेवा व्हा. कोणी जमूही नका पत्तेही खेळू नका काहीच करू नका.
तेच तेच. त्याच नाही ताई का खरं महत्वानी कळलेलं आहे ना आपल्या धर्मात राहून सुद्धा आपल्या धर्माच्या लोकांना ते महत्त्वच नि कळेलल आहे जे हिंदू धर्मात त्याचं महत्त्वच नाही कळलेलं आहे की आपण कसं साजरां करायला पाहिजे असं.
हम्म. ते आता आताच्या काळामध्येच ताच्या काळात जर का समजवायला गेलो ना मग ते उलट आपल्याला शिकवतात त्यापेक्षा ठीक आहे, जस चाललंय तस आपण मग असं म्हणून पुढे चालतो, प्रत्येक जण तस म्हणायला लागला तर मर्जी नुसार वागायला लागतात ठीे कोणी बत नाही कोणी ऑब्जेक्शन होत नाहीये तसंच होऊन जात मग
पण समाजात मग असा समाज घडतो ना ताई मग आता तुम्ही बोलणार नाही मी सांगणार मी मग ते समाजाला माहिती नाही पडणार नाही ना. मग आणि सांगितल्यानंतर कळेल ते नाही ऐकलं तर नाही ऐकलं. पुढची पिढी तशी तयार होते ना म असं.
तेच हो जात म्हणून मग आपण आता कसं पुढची पिढी जशी तयार होतो, त्यांना आधीपासूनच सगळ्या गोष्टी समज केलं म्हणजे समजायला लागतं मग तेव्हापासून म्हणजेज एक्सपेक्टेड आपल्याला जस होत.
चालेल मग ताई
हो हो ठीक आहे. चालेल मी करते. तुम्हाला कॉल येस येस हो हो करते हो मलाही छान वाट ह हो ओके.
बर.